हॅलो!
हॅलो
हॅलो कशा आहात?
एकदम मजेत.
म्हंटलं तुमची आठवण काढली आहे. उद्या संडे हे. एकदम मस्त मी म्हंटलं उद्या
उदफळ उदफळ
नाही उद्या महिलांनी म उद्या फंडे तर आहे पण स्वतःला पॅम्परिंग करण्याचा दिवस पण आहे बरं का!
हो का?
हो उद्याच फक्त स्वतःला पॅम्परिंग म्हणजे पॅपरिंगमध्ये आपण केसांच पॅम्परिंग करूया. चेहऱ्याला पपरिंग करूया, फूड मसाज देऊया स्वतःला.
पण हे सगळं करण्यासाठी पहिले आपल्याला घरातल्या
घरातले बाहेर काढून न काढण्याची जरा जास्त चिंता आहे मला.
मला चिंता आमच्या घरात घरातल्यांची घरातल्यांची लागले दुसरं काय नाही मी मला पॅम्पर करायला तयार आहे, पण मी अ अजून थोडे चोचले करते म्हणजे पॅमरिंग होते.
म्हणून म्हटलं जरा जास्तच होतंय. एक फक्त जस्ट इमेज इमेज इमॅजिन की आपण असं करणार आहे आज. आज मी फक्त स्वतःला प
नाही आज आपण इमॅजिन पण करणार आहोत आणि आपण स्वतःला बोलण्यामधून पण पॅमपरिंग करणार आहोत बर उद्या. तर उद्या आपण केसांपासून सुरुवात करतोय. येस. उद्या केसांना काही लावायचं मला पहिले ते सांगा टिप्स द्या.
अ मी ना उद्या मी रोज मेरीच रोज मेरी जेल बनवलेलं आहे, तर सर्वात पहिली मी ती रोज मेरी जेली छान पैकी मसाज करणार.
ओके हे तर खूप कसं बनवलंय जेल मला सांगा. म्हणजे मी पण उद्या त्या रोजबेरीच माझी बनत असेल, तर मी लगेच मसाज करेल.
ऍक्च्युली रोज मेरीची मी ना पत्ती ल्युप्स भेटतात. ना ते आणलेले होते आणि ते अ टू टेबल स्पून अ ते ते जे पानं होतं ते अ म्हणजे पाण्यामध्ये उकळवले आणि ते अर्ध झाल्यानंतर ते मी एका फ्रश स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले. कालच ते काम करून ठेवलेलं आहे. तर आज छान उद्या छानपैकी त्या रोज मेरीच्याने अ त्याला मालिश करेल त्याच्यानंतर येना मेथी चक मेथी भिजत घातलेली छान. मेथीचे दाणे ना ते भिजत घातलेले तर मेथीचे दाणे आणि हा आपलं दही यांना मिक्स करीन ब मेथीच्या दाण्याचा एक छानपैकी पावडर बन म्हणजे आपण दही म टाकून मिक्सर मधून हाय ना पेस्ट बनवेन आणि त्यांनी आपल्या स्कॅपला आपल्या केसांना छानपैकी एक हेअर मास्क लावेल.
य यो यो खूप खूप, खूप, छान वाटतंय बघ ऐकायला छान वाटतं. तेय
नाही मी इमॅजिन पण करते म्हणजे मी स्वतःवर हा येस मी हेअर मास्क लावला आहे छानपैकी थंड या गरममीच्या वातावरणात थंड माझ्या केसांना छानपैकी मी ओलावा दिला आहे. कंडिशनिंग करते मी
कंडिशनर पण करा आ.
हो आधी कंडिशनरी करा ऍक्च्युली मी. ही अड ह जे दही आहे, ना याच जेव्हा आपण मास बनवतो ना तो रिअल मी केलेला पण आधी हे आपण जेव्हा केसना लावून जेव्हा वॉश करतो ना त्याच्यां नंतर तुम् रिझल्ट बघा माईल्ड शेम्पोनेच वॉश करतो. आ्टर द जेव्हा तुम्ही चेक कराल ना यल फील डफरंट इन युअर हेअर्स
हा हा ह हा हा मी तर फीलीलच करतेय.
येस
माझ मत आहे, त्याच्यानंतर आपण फेसला काय? तेल लावायचा आहे, फुल पपरंग हा झा हा झा पाहिजे बर उद्या. फुल पपर्य फुल हवाबाजी पाहिजे.
तुम्ही सांगा मी तर तुम्हाला हेर आपल्या याच्याकरता दिलेले आहे.
मी ते चंदन घेणार आहे चंदन उघडणार आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये हळदी हळदी एलोवेरा हू ते सगळं मिक्स करणार आहे. आणि ते स मास मी चेहऱ्याला लावणार आहे, ते मास लाून झाल ते. लावून झालं की, मी स्टीम घेणार आहे. जेवढं का एक्का नेक्स्टड्स असेल आपल्या म्हणजे माझ्या हड व हा जेवढं काय असेल ते सगळं मस्त बॉडी लावणार आहे, पाच दहा मिनिट पंधरा मिनट मी बाथरूम मध्येच बसून राहणार आहे. बले किती कोणी बोंबललं तरी पण चालेल.
ठोकून तोडला त्याच
चालेल मला काय हरकत नाही आहे. फक्त पंधरा मिनटे मी लावून बसणार आहे, ते सुकल्यानंतरच मी धुनच बाहेर पडणार आहे मी सांगूनच ठेवणार आहे. मस्त बैकी हेअर वॉश त्यावेस हेअरला मी अगोदरच. त परीन केलेलं असेल त्यावेळेस हेअर वॉश पूर्ण बॉडी वॉश सुकल्यानंतर. स आणि ते आणि ते करता, करता बरं मी एक टप गरम पाण्याचा. करणार आहे, त्याच्यामध्ये माझे मी फूड ठेवणार आहे, पाय ठेवण्याच्या अगोदर त्या टपामध्ये मी लिंबू थोडं मीठ थोडं शॅम्पू अस टाकणार आहे, ह आणि ते सगळं करून झाल्यानंतर मी पाच दहा मिनट म फूड ला असे घासणार आहे, जेणेकरून ती डस बाहेर पडेल. आणि मग रिलॅक्सपणे आंघोळ वगैरे करून अर्ध एक तासानंतर आरामात बाहेर पडे अस स्वतः पॅम्परिंग करण्याचा मी विचार केलेला आहे.
एक ऍड आठवते का पहिले यायची टीव्ही वर ते ओवाळ म दिवाळीच्या वेळेस ते मी मी आंघोळीला चालले ह हठाऊ आणि हा मी आंघोळीला चालन त तिची पूर्ण श आरती करता आहे, आणि ती आंघोळीला जाते ते ओपटन आणि त्याची काहीतरी ॲड होती.
उठण्याची उठ उठा उठा सकाळ. झाली अ कसली ते आंघोळीची वेळ हे झाली. ओपटांची होती ओ ओपटांची पण होती ती तिला पा टावर बसवलेलं असायच आणि पूर्ण बॉडीला ते लावायच आणि त्याच्यानंतर ती अ होळी ला जायचे आणि नंतर ते सुंदर अशी गोरी होऊन यायचे.
येस हा मला तेच आठवलं मीन्स तुम्ही जेव्हा बाथरूमच्या बाहेर. लाय ते मझ एकदम छान पैकी
हाय हे म हे खरंच महिलाचे छोटे छोटे स्वप्न आहेत. महिलांना एवढंच हवं आहे मुले हा आम्हाला काही तुम्ही तहाज मल नका देऊ आम्हाला ते हिरेच्या वारात नको आहेत.
आम्हाला आमचा मे टाईम द्या.
मेल टाईम द्या प्लस तुम्ही आम्हाला हेल्प सुद्धा करा मास बनवण्यासाठी ते हेअर. साठी खर कस हात वरती जायला कस हात दुखतात ना दोन मिनिटनंतर
कोणीतरी लावूनच द्या ते खूप बरं
हा कोणी तरी असा मसाज वगैरे करा आम्ही जस्ट बसलोय.
अ मला तर तने का? पुरा जमानत ते हमाम म्हणायचे बघा ते असं एकच- छोटासा स्विमिंग पूल राहायचा तिथे ते राणी हा राणी राहते अशी बसलेली असायची तिच्या दासी ह आजूबाजूला आहे आणि त्यात. चे हात ते दापताय तिचे हेड मसाज देत. तिला असं छानपैकी हा हा. ह. ए परन लावलेले आणि त्या पाण्यामध्ये छानपैकी बसली त्याच्यामध्ये रोज वॉटर देन रोज. जस् पेटल स. थोडस दूध टाकलेलं आहे असं पूर्ण तो एक तामजाम असतो.
ह्ह्ह्ह. पण हे फक्त आपण इमॅजिन करू शकतो ब हे रिअल लाईफ म फक्त. मनजे भेटू शकत. ज्यांच्याकडे असं. हो हो करू शकतोय आपण आपल्यासाठी. टाइम देऊ शकतोय बिलकुल देऊ शकत का नाही देऊ शकत पण पण आपण ज. फॅमिलीमध्येध्ये राहतोय ना तर बाजू सगळ्यांना.
हाफ पण हाफ पणच काय करून मी देत. हा प्पन मध्ये येतत.
पण आमच्या मधी येतोय मी करू शकते रूम मध्ये पण बसे मी करू शकते पण. पण मध्ये येतो एक तास आज मुलीनी लावलाय.
ता आज मुलीने कधी नाही लावले आज लावले म्हणजे काहीतरी गड. बडा आहे बर.
मग आता त्याच्या मागे जासू अस
हा मला ती जासूस नको आहे मग त्यांना काय माहिती मी मी सेल्फ लव्हवाली आहे. हप.
च
त्यांना हेच नाही कळते पण ते आम्हाला. त्या गोष्टी डिक्लेअर करून सोडतील ना. हा त्यांना नाही माहिती त्यांची मुलगी सेल्फ लव्ह आली फ्लेक्स मारणारी आहे फुल ऍटिट्यूड
हे आपण बाहेर दाखव होतो ना घरात आपण एकदम
बडी
हा आपला अटिट्यूड बाहेर सगळ्यांना माहित असतोी हा याच्याशी पंगा म्हणजे स
म्हणजे सबपे भारी पडने वले आम पासून मुलं झाला मी मम्मी पपांना बोलत असेल मी तुमच्या च्या भरवशावर एक गाब तुमची मुलगीच तुमच्या
हा हा य अंदर की बाात ह कीसी को न
कसी को नाही पता चलणे चाहिए मितना हेज मी त्यांना बोलत आहे तुम्ही काळजी नका करू मला फुल पम्या पर्यंत करून द्या कुठे नाही चालली आहे तुमची मुलगी एवढी फुल एटीट्यूड वाली आहे की दिलं बाहेर कोणी दा ला म नामपतय
पहिले से दस फेट दोरी
ना म्हणून म्हटलं मी तुमच्या भर उशावर आहे घाबरू नका
हा हा मस्त मजा येते ना असं विचार करू सुद्धा
माझ्या मते ना सगळ्या महिलांनी असे कॉल करायला पाहिजेत आणि जस्ट लाईक इमॅजिन युअर सेल्फ
म्हणजे आई जस्ट लव्ह इट म्हणजे आपला हा जो कॉल जस्ट लव्ह आ जस्ट लव्ह इट
या किती मस्त कॉल गेलाय काय एवढं सर्वांनी स्ट्रेस घेतलंय
डेफिनेटली आपण बोलू शकतो की व एनजॉइड इट
या मी बोल आपण टॅक्स करू आता थोड्या वेळ आम्मी
येस येस येस
आय डोंट थिंक सोफ की विथउट एनी टॉपिक म एन्जॉय केलेत का इव्हन माहिती आम्ही ह्या टॉपिकमध्येध्ये सेल्फ लव्ह हा टॉपिक घेतलाय स्वतःला महिलांना महिलांना इम्पॉर्टन्स दिली स्वतःला इम्पॉर्टन्स दिले आमच्या डुलुलू शुलुलूला इम्पॉर्टन्स दिले ओके थँक यू आपण बोलूयात नंतर ओके चालेल चला बाय
ँकू थँक्यू
ओके बाय